नमस्ते
हॅलो हा येतोय हॉस्टि
काय चाललाय आहे ऑफिसला
हा त्या या एस आय आर च काम आहे ना
हा, हा
हा आवाज येतोय क्लियर
येतो, येतो, येतो
येतो, येतो, येतो ह अचानक कोलल ग ह्या वर्षी जरा घ्यायच्यात हा आज जरा लग्नाचं पण मात तर सोटलं त्याला जा वा म्हणलं एसटीने मी जातो म्हटलं सांगलीत
अच्छा
अच्छा हा कारण तेवढ्यासाठी आज अ एक दिवस वाया जातोय परत
हा
ह आणि श्रीचा काय झाला काय फोन
रात्री
रात्री एक जन होता ह, हा ह पलीकडे होय हा, हा ह हो माझा पण रविवारचा दिवस असतोय आता दा दाडी तशीच वाढल्या तसच निघालोय आता आणि इकडं आणच होतय का तिकड त मला बरोबरटत नाहीकस आहे तो हा, हा ह
आणि अ गर्दी पण असत्या आज रविवार पण ना आज गर्दी अस सण हे आहे ना लगन लग्नाचा सिझन आहे हा मागच्या वेळी तर रात्री मी अकरा वाजता गेलेलो हो ते उत्तराखंडचे आहेत तिघे जण
हा, हा, हा
आणि ते रात्री अकरा साडे अकरा पर्यंत चालू असतो सलग फुल इतकी गिराय का त्याना म्हणजे क्वालिटी काम करतात ते
अच्छा
पण बाहेरची आहे ना आणि आपल्या इथली लोक आठला बंद करून निवांत होय, होय निवांत हे आमचा साडे पाच वाजता कधी बंद कर बसतय इथं मी पहिलं जात होतो त्याच्या त्यांना मी असं साडेसात आठ ला वेळ मिळाला कॉल करायच ना येऊ का आता नाही म्हनायचे आता शेवट हा एवढं झालं की बंद करणार आहे मग ती जे आल्या आहेत ना उत्तराखंडचे त्यांनी एकदम चांगलं चालू केलंय आपल्या नाक्यावरच आहे
हा हा,
अकराला जरी एक गिरायिक आलं तरी व्यवस्थित. करून मगच जाणार
हा हा हा,
त्यांना विचारल म्हणा जेवता कधी तुम्ही म्हणलं.
हा,
बारा साडेबारा वाजता जेवतात. जाऊन म्हटले आम्ही करतोय. जेवतात सकाळी त्यामुळे उशिरा चालू करतात.
हा हा हा,
हा हा, आणि ह पाऊस झालाय का काय तिकडे. पाऊस नाही आज सकाळपासून ऊन आहे आज. हा, तिकड ज रात्री थोडं झालं आता पण एकदम ऊन पडले तिकडं.
होय ऊन पडलय.
चांगलं आहे इकडं आज आभाळ आहे. हिकड ऊन म्हणजे आज कस वातावरण आहे. हा, येईल ते असं वाटत नाहीम होय, आ जरा लग्न होत नाहीत तर मग जोतिबाल यायचा विचार होता. शेवडत गलं पाहिजे. म्हणलं आज कस जरा. नय ओळखीचे हो डयरेक्ट य पण हा,
हा,
होय चालतय की. पुरणपोळीचा निवेद करायच येतो सकाळी लवकर. हो श्रावणात जाऊ जाऊ आपण श्रावण किती किलोमीटर तिथून तुम्हाला.
इथ ना काय वीस पंचवीस किलोमीटर आहे अर्धा तास लागतोय. होय.
मला आठवत नाही मी कधी एकदम लहान असताना तिकड आलेलो.
हा हा हा हा हा,
आम्ही इकडे कि जोडला जायचो ना.
अच्छा.
पण मागच्या आठ दिवसापासून चाल. ईकडे जायचं आता करा. तिकडे पण वाट साने पण बढला तरी हा प पन्हाळा साईड ऊन. ह ह तिथून वती वारणा कॉलेज आहे ना. इथ भैरवाडी भैरवाडीच डायरेक्ट रोड. आहे कां हां हं हां भैरीवाडीत बहुंतेक तिथंच नां भाऊजंच हे आहे कां कुंडी नाहीं कायं होयं होयं सानिकांच गावं आहे आमचं गावं आहे बहुंतेक बरोबर बरोबर आणि त्यांच चांदेवाडी गावं आहे बरोबर तिथं गेलो नां तेंव्हा त्यांनी सांगितलं हं ते भैरेवाडीच्यांत नव्हतं आहे कां हं
हां
हां बरोबर त्यांनी सांगितलं होतं त्यावेळीं आम्हीं ते दोन तीनं वर्ष काढली तरं होयं तळी येतांना बापूंजीचीच हालटी होती आणिं ती चालंवत हो तो आणि पाऊस आलेला साईड कायं दिसलं नाहीं खड्डाय आहे कां कायं कांहीं चं दिसलं नाहीं कां गांडी सरकली
हां हां
तरी एकां एक चाकी होतं तरं खाली
अच्छा
मागच्यां वेळेस गेलां होतां परंत एक इंडिक आंली त्यांला दोरी लावूंन मागं ओढली गांडी
हां हां हां
एकदंम मंग पुढचं त्यांस तिथं एकदंम पिसरण रस्तां झालां आंज जायंला रस्तां खरांब आहे त्यांच्या इथं रुपी करतं चाललो सिंगल रोड आहे हो सगळे सिंगल रोड आहेतं ते शेजारांच्या ते एक लग्नं होतं त्यांवेळी तसंच तिथे गेलं होतो
हां आंता आमच्या गावांकडे पणं सिंगल रोड आहेतं कांल राधांनला गेलो होतो
बसलं गेलं होतं नां हां हां तरं तोस मलां एवढंच भेटवांय मलां मलां भीती वाटायंची की आं तिथे गेलो होतो हं हं हं कारणं ते आपल्यांला एवढी मोठी बयंस आणि तेि प हम्मं हो समोर कायं आंल तरं कायं करणारं त्यांना ते अंदाज असतो पणं कसां आहे अचांनक हे कायं
होयं
लक्षांत येतं नाहीं नां अचांनक कोणं आंली
हां
असं दिंडीत येणारं आहेतं कां तिकडं हां नाहीं त्यांचं पणं घे चचाले कां हां ती पेटल येणांर रंतट हे गले जलं
हां
हं
किंमत लागेल भाऊ
हां तेचं की आंज येणांर होते तिकडं
हां
खरं आहे की कायं माहित बां त्यांचं
नाहीं लग्नांला जाणारं आहेत ईकडे येण्याचं कॅन्सल झालं ते कार्यक्रमांला येणारं आहेतं परंत चोवीस तारखेलां
बरोबर बरोबर आंज एक दीड वाजतां लग्नं आहे
हां
ते मुलींच्या तिकडं लग्न आहे इंदिरा पॅलेसला.
हा-हा-हा.
हा तिकड जातील बरोबर ना. ह इकडे आठवड्या म्हं वगैर घयला. सगळं मला साहित्य सांगितलेलं सगळं आणून ठेव. आणि अचानक फोन आला. इकड तो पर्यंत उभ्या उभ्या. त्याच काम काम चालू आहे. फोन आला का याच मोबाईलवर. हा-हा दोनन आता अ आज सुट्टी ना तिला.
होय सुट्टी.
होय सुट्टी परीक्षा कधी आहे तिची. पुढच्या महिन्यात आहे सतरा तारखेला. हा एक महिना एक महिना हा.
हम.
मला पण अचानक बोलून मला अ तीस मिस्तरी आल्या त्यांनी मी विठ्याचं बांधकाम चालू केलंय.
हा.
ह. पण आज थबायच घरात सगळी कामं करायची तोपर्यंत तकडे जाय लागला. सुट्टीच्या दिवशी कम घ्या लागते. हा वेळ मिळत नाही बघायला पण मिळत नाही मग काय चाललंय काय कुठंपर्यंत का वाटलं. अस आहे ब आणि ते आपण उभं राहिलो तर चांगलं व्यवस्थित करून घेऊ शकतो. स् धका वगैरे अस नर म ते ओढणार काम नाही जा म्हणजे कोणा हा आणि काय मग आलो रात्री कि रात्री काही दिसत नाही. सकाळी लवकर जायची गडबड असते पाणी मारायला गेलं तर तेवढंच.
तेवढंच.
आता पुढं पायरीवर पण स्लॅब टाकणार आहे.
हा-हा-हा.
पुढच्या पाहिरीवरती वरती ते अ रिकामा ठेवले ना. तिथं पण स्लॅब टाकून घेणार हे होत नाही. आणि समोरच्या बाजूला हे करायचंय थोडं क कौला रो डिझाईन करायच. म्हणजे कोर्च मध्ये पाणी येत. बम म्हणजे पूर्ण बंगो साइडला ग अस तरी चाल असता. मग आता कस तिरका पाऊस आला ना. मग हे होते. पाणी येत नाही आणि बांधकाम मध्ये परत. हा हो ते करणार आहे मी आता.
ती आता तुमची जी जागा आहे ना ती मऊ जागा आहे. एकदम सॉफ्ट जागा आहे. म्हणजे जेवढं पाणी मुरल ते सगळं ते बांधकामच्या आतमध्येध्ये जाणार मग पिल्लर किती ताकद ठेवणार असं पण आहे ना.
होय. मी जरा दगड पण हे बघितलेले क अ स्टोन हे नाहीत का स्टोन ब ला आल्यात.
आलेत की हा.
त्याच्या ते बीतीला दगड चिटकवतात ना. नॅचरल दगड हो, हो, हा. तो पण बघितला फक्तं, कसा आहे.
वजन होना
वजन हो एकशे नाही, भीतीला चिटकवतात ते.
हा म्हणजे अशी अ लादी सारखा आहे का परशी सार
हा हा हा तो भिततीला चिटकवता, तेन काय होतं हा दिसायला पण अस दगडी बांगला दिसतो.
होय.
आणि पाहिजे ते डिझाईन करता येते त्याज्यात, करता येतय. हा मग एकशे पाससट रुपये ला एक पडतो. मग हे करा की, मला एकदा, स्क्रीन शॉट वगैरे पाठवत तेज फोटो वसेल तर. मी इथं चौकशी करतो की हा हा हा तिथ मिळल. एक मला इथं सांगितल ओळखीचेच आहेत ना सगळे, हो सो किती माहिते आहे का? अ सोळाशे एकशे पासष्ट रुपयेला एक म्हटला, म तेच कि ती शंभर, एका ब्रास मध्ये शंभर, हेच काम होतय.
अच्छा.
सोळा हजार रुपये लागता, एक सोळा हजार पाचशे रुपयाचे शंभर येणार. म तेच्यामध्ये, अ, तो म्हणाला जर एकदम, लमसम, घेतले तर अ, एक एकशे चाळीस रुपयला एक देणार म्हटला.
हा.
एकशे चाळीस ला एक, म्हणजे चौदा हजारला शंभर फुटच काम, आणि त्याला बस हो एक ब्रास काम आणि त्याला बसवायला, आमच्या फ्रंट साइडला किती ब्रास लागेल. फ्रंट, साईडला माझ्या मते तरी पाच, सात ब्रास लागणारे. पण त्याची बसवायची किंमत, अ आठ हजार रुपये ती वेगळी असत्या. हा बसवायला आठ हजार रुपये, आणि त्याच केमिकल म ब्रास लागणार, हा. ब्रास आठ हजार रुपये, म्हणजे ब्रासला वीस हजार पडतंय तुम्हाला? आणि केमिकल आहे ना केमिकलचे, अ दोन का तीन हजार रुपये जातात. एक पंचवीस हजार एका ब्रासला जा, हा एक एक ब्रास करायला पंचवीस हजार आणि पाच लाखच काम कराय तर मग सव्वा लाख रुपयेच काम, हा म ते सुरवात ती लाच करायला पाहिजे ज्यावेळी आपण बांधकाम करतो ना, त्याच वेळी कारण आ आता त्याच्यात हे, अ आपण गिलावा केलाय. सगळा, तो गीलावा काढाय लागल सगळा, खाची माराय लागतात.
हा.
आणि आता गिलावावरती तरी एक दोन इंच वर आलेला असतो.
हा.
हा परत ते आणखीन एक इंच वर येणार.
हा हा.
अगोदर करायला पाहिजे ते पण दिसत छान एकदम छान दिसतय ते. मित्रां पूर असूदे नंतर करता जरासं हळूहळू कमी येऊदे होय मग करायचं, मित्रान ना, इतकं छान बांधलय माहितेय का? पूर्ण मंग त्यांना दगंड बाहेर नाहीं आणलांय कुंठनं तरं. आणि एकदंम असां फरशी सारखां तासी उ दगंड आहे.
हां कां देतेत की की आपल्या इकडें ज्योतिबार उडलां तुम्हीं आलांत नां तुम्हांला दाखवतो की तेचं कारखांने आहेत सगळे सगळे कारखांने तेचं आहेतं. ते दगंड कापण्यांचेच कारखांने आहेतं.
हां हां ते इतकं भारी करतांत.
हम्मं....
ते करूंन त्यांला पॉलिश केले.
हां!
पॉलिश करूंन दगंड आणलांय म्हणजे असं पिक्चर मध्यें नाटकांत जे बंगले दाखवितात नां
हो हो
हो तसां बांधतात जबरदस्तं केले जबरदस्तं